हॅलो, हा बोल की, अरे तू- ट्रेकिंग ला ते जातोयस ना आधी मधी कुठे तर?
होय, मध्येच गेलेलो पन्हाळा पाहुन किनट्री होता आमच.
मला पण जरा इंटरेस्ट आलाय त्यात कसं काय काय असत रेट काय माहिती दे‌ की
रे ब आत्ता जुलै मध्ये असतोय पावसाळ्यात बारा तेरा अस डेट लाय असते. त्या नाहीईकडनं मग आपण कोल्हापुरात इथन बसन सगळी पयला भेटतात त्या सगळ्यांचं वेला दिली आ ब्रेकला त्यांचं ह होते रजिट्रेशन हो तिथून मग इथून कोल्हापूरात ना आम्ही रंकाळा स्टँडला इथे भेटतो रंकाळा स्टँड बसून बस असते बसमधून बसून मग डायरेक्ट पन्हाळ्याला तिथून मग तिथं ते भाजी दे पंडच तिथं स्पॉट असतो तिथे ते पूजा ते करते
ह् पहि रजिस्ट्रेशन कुठ करताय तुम्ही कस?
ऑनलाईनच असते त्यांची ते हे असते.
तुमचा असा ग्रुप आहे काय ते तुम्हाला समजते कसं करायच? ्टेशन चालू झा
ते मग ऍड करता येईल तुम्हाला पण
अच्छा! कसं फी किती आहे मग? अ हम ह, काय काय इन्क्लुड असतंय त्यात?
इन्क्लूड म्हणजे ब इन्क्लुड ऍक्च्युली काय नुसतं त्यांनी काय करत्यात, खाण्यापिण्याचं तुमचं सगळं म्हणजे खाण्याचच मोस्टली बॉटली तेन काय आप डबे घ्यायचे. आणि हे राहण्याच ते ते. ते तिथ एक्चुली गाव आहे आंबवडी म्हनू तिथं ते अ. अ राहणे म्हणजे घर आहेत अशी गावातले घर नसतय का अशी सगळी छोटे छोटे तसे ते घर असत सगळ्या अशी घर त्यांनी हे केले असते. घरात हा स्टे ला एक रात्र पहिली तिथं म ते एक दिवस, एक रात्र आणि दोन दिवस
अच्छा, अच्छा!
पार्टी असते सांगलीला
किती किलोमीटर वगैरे कवर होतय काय?
ते ऑलमोस्ट सेव्हंटी फाइव किलोमीटर होतय टोटल सेव्हंटी फाय टू एटी किलोमीटरस
अच्छा तू मला डायरेक्ट तिकडं
तिथून मग क पन्हाळ्यापासून सकाळी चालू होतय बस सात ला तेन अराऊंड सात आठ वाजतय थोडं नाश्ता असतो सकाळच तिथं पन्हाळ्यात नाश्ता झाला की मग अ तिथूनच डायरेक्ट चालू व्हतय मग कसं कसं सगळ की, ते तेच्यानुसार स्पीडनुसार जातय मग
सोबत काय काय घ्यायला लागतय तरी,
सोबत अ कमीत कमी, आता ऍक्च्युली त्यांचा एक ट्रक असतोय मोठा तिथं तुम्ही मोठ ट साम हाय तुमचं मोठी बॅग असत्या त्यात सगळे टॉ कपडे टॉवेल हे तेन काय असतय तुमच एक्सेसरीज ते, सगळं तेथं त्या ट्रक मध्ये द्यायचं मोठी बॅग आणि छोट छोटी बॅग असते ती एक्सेसरीज ती ती आपल्याकडे ठेवायची, छोटीशी आपली ट्रॅक ट्रेकिंगची बॅग असते.
करायची ट्रेकिंग
हा त्यात फक्त काय अ म मॅनडेटरी आहे ती फक्त पाण्याची बॉटल दोन एक ठेवायची पाण्याची बॉटल आणि काय खाण्यापिण्याचं तुम्हाला काय? अस तर त्यात ठेवायचं आणि हे फर्स्ट एड किटच काय तर? बँंडेजीस हे तेन ठेवायच.
तेवढं कमीत कमीत सामानच ठेवायच म्हणजे चालायला, आपल्याला बरं पडणार नाहीतर ते उगीच वजन
हा आ.
आणि यूज अँड थ्रो बॉटलसच घ्यायची म्हणजे काय समजा इथल्या इथ रिसायकल करून टाकायचं
कुठून कुठे पर्यंत असतय कवर काय काय होतय एरिया?
तिथं आता ऍक्च्युली पन्हाळ्यापासून मसाई पठार पहिला असतय आपलं. मसाय पटारपासून तिथून असं तिकड जात जात, म ते गाव लागत्यात ठरलेले होय. मुक्काम स्पॉट असत्यात ठरलेले.
मध्ये खोतवाडी तेन अशी सगळी गाव लागत, जात्यात तिकड मग आंबवडी अलीकडे एक गाव आहे कुठलं तर तिथं खाण्याचं असतय सगळ दुपारचं लंच असतय, लंच टाईम असतय तिथं काय? चपाती भाजी असते तेवढीच खायच नाही अस दमल्यामूळ मग, काय खायला होतयच रे म असं काय? दोन चपाती असत्यात, मोठ्या साइज चपाती काय अनलिमिटेड असत्यात सगळेच भाजी पण अनलिमिटेड खायच आणि तेन मग होय तेच की, आणि दमल्यामुळे काय ए समजत नाही पाऊस वाटते झोप तर आम्ही आंबोवडीमध्ये सहापर्यंत पोहोचायचं टार्गेट असते तरी आठ नऊ वाजते आठ वाजते नॉर्मली ह गेल्या गेल्या लगेच परत जेवण असते भात असते मसूरच इथसते आमंठी
खाऊन लगेल मग ते मग सपते झोपायला मग काहीतर स्लिपी म असिगा आहेच
नाही तरर फोम असते फोम घेतात सगली मोस्टली फॉम घेऊन त्यावर तो बाहिला आ
चांगला एक्सपरयन्स मि
एक्सपिरियन्स मस्त आहेरी एक्सपिरियन्स करायला पाहिजे
तुम्ही गिरणार वगैरे ट्र्रीप वगैरे पण काय बघताय का इंटरेस्टेड आहे काय
हा इंटरेस्टेड आहे अजून तरी काय बगु बगुव्या की कस कसं टाइम आहे मॅजमेंट करून कराय कळसू बाई पण करायचं मला
हा हा हा होय फेमस आहे भावा
भ अस फत त्याला चढायला भरपूर आहेगाय तर त्या ट्रेक ला
हो पहिला ते वारके बारके ट्रे करायला पाहिजेल एकदम मोठा करून उपयोग नाही
आज तरी साहेब फर्स्ट टाइम एकदम जरा एकदम हे झालो म्हणजे एवढे सवे नव्हते हो पंच्याहत्तर किलोमीटर चालावायच म्हणजे णजे नंतर नंतर नंतर नंतर हे झालंज पाया सेन्सेशन चालव
हा तेच कि कर मोठे मोठे सिंहगड वगैरे पुण्याला पण ब पूर काय काय ट्रेक असतात ऐकलंय मी अ वर उत्तराखंड कडे दे पण चांगले काय काय मोठे ट्रेक एरिया दि मली मनाली हो अच्छा करायचं आहे आम्हाला पण करायचं होय सुरुवात करतो बारक्यापसून जाऊया व
होर अजून एक्सपिरियन्स आहेत बरे
चाल तेच ना ओके ओके हा हा सांगतो